हॅलो
हा य तोही पता
हो येतोय आवाज झोपली होती का ग
नाही नाही
हम्म नाही ना कामच करत होती मी प
हो ना
हम्म
अजून काय नाही बसली
हम्म
तुम्ही काय करता
काय नाही मी पण बसली होती.
हो ना जेवण झालं तुमचं
कॉलेज ला जाते का?
नाही नाही घरीच असते
घरीच असते. अच्छा! ह् पाऊस चालूय का तिकडे?
हो आता नाहीये पाऊस पाऊस उघडलाय आत
हम्म ह
पाऊस येतो जातो हम्म
हो पाऊस येतो जातो काय म्हटलं कॉलेज झा
हो कॉलेज झालेलं आहे ना माझं.
अच्छा!
तुमचं
हो माझं पण
हो ना
हा
म तुम्ही काय करता बाकी दुसरं काय नाही.
बाकी करते मी मोत्याचं काम कर तू काय कर
काही नाही घरीच असते बाकी दुसरं काय नाही करत
हम
मुले आहेत छोटे छोटे? हो आहेत मुलं
दोन मुलं
हो दोन
हो का
हो, तुम्हाला? हो शाळेत जात
शाळेत जातात शाळा लागली ना आता सकाळी पण धावपळ होत असेल,
हो खूप ग
हा हा शाळा म
सगळ्यांचेच डब्बे आज
हो
त्याच्यामुळे, धावपळच होत असेल.
हम्म हम् हम.
बाकी तुम्ही का, तुमचे मुलं आहे का तुम्हाला.
मु मुलगा आहे ना मला, एकच मुलगाय, मोठाय माझा मुलगा.
हो, काय कॉलेजला जातो?
लग्न झालाय.
हो, बापरे! ठीके, मस्तय म. सुनं वगैरे पण असेल तुम्हाला?
नाही करायचंय आता लग्न, हम्म.
हो ना.
हम् जेवण झालं.
हो जेवण झालं.
काय केलं होत आज.
आज डाळ भातच केलं होत.
हो का?
हो, तुम्ही, तुम्ही काय बनवलं होत?
भाजी पोळी.
हो ना.
हम्म.
तुमच्याकडे कोणते सण असता, म्हणजे, छान, मस्तपैकी, कोणते सण साजरी करता.
सगळेच, आता गण, आता सगळत पहिले तर गुरुपौर्णिमा येईल.
कोणी गणपती करत, कोणी गौरी पूजन.
ह, आमच्याकडे असतो गणपती.
हम्म.
हम्म, तुमच्याकडे नाही तसं.
नाही नाही आमच्याकडे गणपती नसतो, आमच्या इकडे गोकुळा अष्टमी असते.
हो गोकु अष्टमी, आम्ही पण करतो, गोकुळ अष्टमी, हम्म.
आम्ही सर्व कृष्ण भक्तय ना, त्यामुळे आच्याकडे फक्त, गोकुळा अष्टामी दत्त जयंती.
हो का? दत्त मार्गीये का म तुम्ही?
हो, दत्त
कि हे आहे, महानुभाव आहे.
हो, माहानुभव पंथी.
हो का? तिथे ते मग कृष्णाचीच खूप भक्ती करतात.
हो कृष्णाची जास्त म्हणनच
गोकुळाष्टमी तर, खूपच मोठी राहत ते म तुमच्याकडची, हम पंच हम्म, पंचताराचे उपहार वगैरे करता का म?
हो म, असतो ना.
हो.
आता आम्ही, आमच जेव्हा घराच काम पूर्ण झालं ना,
ह.
तेव्हा पण, म्हणजे बाकी कसे घरभरणीला पूजा करतात ती नवचंडीची, तशी आमच्याकडे उपहारच असतो पंचवताराचा.
हो पंचवताराचे उपार असतात, आणि किती पदार्थ करतात ना. बापरे, किती भोग लावतात कृष्णाला. हो, आम्ही बघितलेय पूजा ह्या.
हो ना मस्त असते पण मज्जा येते
हो खूप छान वाटते
हो म्हणजे भरपूर मोठा कार्यक्रम होऊन जातो तो
हो मग ते सगळे लोक येत असतील ना साधू लोक
साधु लोक वेत
ह म्हणूनच दंडवत तुला दंडवत करावं लागेलला हा
मस्त असत पण ते स हा ते बघणं पण मस्त असत ते खूप छान छान आर्त्या वगैरे म्हणता
हो
एकदम मस्त छान वाटत असं ऐकून मस्स नऊन जात.
हो हो
आणि मग ते विडा अवसर वगैरे ठेवतात ना
हो विडावसर वगैरे करता. बाकी तुम्ही कुठे बघितले. मी दोळानेला असते नाशिक नाशिक-
हो का अच्छा.
तुम्ही कुठे बघितलेला कार्यक्रम-
आमचे नातेवाईक आहे ना.
हो का
हो तर त्यांच्याकडे नेहमीच होते पूजा
हो मग बोलवत असतील ते ना हो
ग आम्ही पण विडा वगैरे ठेवतो मी तश पण मी हे केलेले आहे खेटा घातल्याय अ उटी वगैरे केली आहे विडा वगैरे तर नेहमीच ठेवतो आपण
हो ना
हम्म खेटा पण घातलाय मी
चांगलं असत र
हम आणि ते ऐंदर्मवाले जे असते त्यांना लवकर हे होतं म्हणतात ना
हो नक फळ भेटत
हा माझ्या धऱ्याचं लग्न झालं ना तर त्यांना वर देेऊन निघतो ना
हम्म
तर ते मग इतका जोराचा पाऊस आला होता तर मग आम्ही विडा ठेवला होता ना देवाजवळ आमच्याच देवाजवळ घरी देवाजवळ विडा ठेवला आणि लगेच पाऊस बंद झाला
हो म्हणजे खूप जेवढी भक्ती केली तेवढं चांगलं असते
हो आणि कृष्णाची बक् तिथ तशी तल्ली नसून जातो आपण त्याच्यामध्ये हम
गोकळा अष्टमी खूप मोठी असते
हा हा म नरसेकरंजी वगैरे हे फुलोराव वगैरे करत असाल ना हम् तूला येतात का करता रंजा हो का अच्छा
ते करावंच लागत ना आपण दिवाळीला जे करतो ते सर्व कराव लाग स मग पदार्थ बनवले जातात व एककाउन बूक
हो एक छप्पन बोक
हा प्पन बुक करावच लागतात
हो हो आणि त्यांच्याकडे माहितीय का ब्रेड असते ना तर ते ब्रेडचेच इतके पदार्थ केले होते खूप सारे म्हणजे ते ब्रेड च तिखट भजे गोड गुलाबजामन मग नुसतेच नुसतेच ते ब्रेड तळले आणि साखरेत घोळले. पिठी साखरेत घोळले असे खूप
भरपूर पकवान बनवायचे असता ना मग
हा मग काय करायचं तर मग एकाच वस्तू पासून पुष्कळ सारे पदार्थ करंज्या करताना पण तसंच करतात गोडाच्या वेग गळ्या खोबऱ्या किसाच्या वेगळ्या मग ड्राय फ्रूट्सच्या वेगळ्या मग तिखट मिठाच्या वेग ळ्या असं वेगळं वेगळं केल होतं आम्ही हम्म.
पण दोन तीन प्रकार खारे तिखट
हो हो हो आणि त्यांनी ना हा त्यांनी ना तिथे ते पंचावताराचे तिथे दिवे लावतात ना ते दिवे इतके सुंदर बनवले होते कणके पासन भिजवलेली कणीक
हो कणकेचेच बनवताना.
हो खूपच सुंदर बनवले होते.
छान बनवत ते बाकी तुम्ही मोदक मोदक वगैरे बनवत असाल ना.
हो मोदक बनवते ना.
हो ना उकडीच्या बनवता का.
हो उकडीचे पण बनवते गुळ खोबरं घालून ह.
मी तर भरपूर वेळेस ट्राय केले पण येतच नाही.
अगदी सोप्पं आहे. क मैदा मैदा हे करून घ्यायचा आधी वाफवून घ्यायचा आपण खिचीचे पापड कसे करतो ना
हो हो.
हा तशी उकड घ्यायची
हो ना.
हम्म उकळत्या पाण्यात मैदा घालायचा आणि ते चांगलं वाफवून घ्यायच शिजला त्याच्यात की तूप वगैरे घालायचं आणि छान मळून घ्यायचा ती चांगली चिकट
उकड देऊन घ्यायची का.
हा उकड देऊन घ्यायची. म चांगली चिकट कणीक झाली कि ते मग त्याच्यात गुळ खोबरं भरायचं. गुळ खोबऱ्याचं सारण शिजवून घ्यायच आधी वेलची वगैरे घालून.
हो ना.
हम्म आणि मग पूर्णासारखं भरून ते छान होतात.
हो का.
हा. कोणी मैद्याचं हे वापरते मैद्याऐवजी तांदळाचं प पीठ पण वापरतात.
हा पण त्यांनी चिखट होता ना.
नाही चिकट मी नाही केले कधी तांदळाचे मी मैद्याचेच करते..
हो का..
हा.. मैद्याचे.
तांदळाचे मी बनवले दोन तीन वेळेस पण मग ते जमलंच नाही छा अशे.
हम्.. हो का ते खूप चुरावं लागते पीठ खूप खूप असं हे करावं लागते.. आणि गरम गरम असतानाच ते चुरलं चांगलं. कि मग त्याचा छान मऊ सुत गोळा होतो..
हो ना..
हम्म मग त्याच्यामध्ये छान भरलं जातं पुरण ते सारण. आणि मग ते वापरून घ्यायचे.
होम.
हम्म छान लागतात मग.
छान लागता त्याच्यावरती केशचा होता ना. केशर पण ठेवता ना वाफवायची वेळेस. केशर केशर.
केशर म्हणजे.
मोत करवररती. िकेश.
हो हो मोदकांवरती केशर ठेवतात. अच्छा तस ह हो हो.
हम्म.
हम् ह्म्.
ठीक आहे चालेल तर.
बर ठीक आहे ह ह बोला. दक्.